झालंक जेवान?
हां जेवन,,, करायचंच ना अजून.
हो का,, हं, झालका पोरांचा आब्यास मग?
हां पोरं काय चालू होतो अभ्यास त्यांचा,, हां.
दिघांना आता
दिंघांना लय घालू रायले अगं कवाचे.
उडदाचे पापड केले म्हणे तुमी?
हां उडदाचे पापड ले ना. आग खिचडी गेली खिचडी,, हां, आजूकाका ला लागती ना,, हां बर मी देते करून हां उलदाचे पापड केले ना?
लय लवकर केले.
हां लवकरच केले अगं ते, नंतर मंग म्हंटलं जाऊं दे आता, आताच करून घेऊ. परत काही पडल्यानंतर नाही होत ना मंग,
आवाज ताई येतं ना.
हं येता नंतर म जेवण चालूय काय सगळं.
नाय ओ.
चालु होता.
इतक्या लवकर कुड करत्या, इतक्या लवकर कुड करत्यां.
हां ते आहे म्हना.
हं रात्री भुक लागत्या ओ
लवकर जेवण केलं का मला लवकर भुक लागती मंग रात्री. मंग सक काहीला गी गर गरल्या वानी होउन जातं.
थोडंस दुध सवयन थोडं थोडं खायची.
हां.
थोड थोडं खाल्लं की मंग तसंच होतं.
मी थोडं थोडं नई खात, मी खाती पण ते त्यांनी कॅडबरी आणली ना ती खातं होती.
कॅडबरी आणली बग बरं कित जीवये तिचा. त्यात अमावास्या.
हां म हाय ना त्यांचा खरंच जीव ये. रोची कॅडबरी माला रोची मजाक नाही खरंच सांग.
आगं पाय तुझ आवाज ओळखला काय होऊन राहिलं.
हां काय अंतो.
सैराज ला सायकल कशी आणली मंग कसा जीवे मंग.
हां सायराजला ग्यायलाच लावली बाई त्यांनी.
मुलंतच करते हे पण मु ते हत्त पणा केला क गेग्यायलाच लाव तु ली एक तू काही झालील घर. काय.
हा पण मग त्यांना जाऊ द्या, आपण नाही करणार तर कोण करणार.
ते.
त्यांनी आणलीस मग.
हम्म. चलय ला राम नोमित राम तगायेम ठलातही.
हं.
आमचा कार्यक्रम ठेवलाय काही.
काय माहितीय आपल्याला माहती आहे नाही.
आल त म्ह ब पाठ म्ह पळ.
आपल्याला कोण सांगत तरी.
ते वगैर.
बरं करा मग तुम्ही कॉल मग मला ह.
ल लगेच करते या.
हा लगेच करा लगेच.